कपडे होते आऊंचे कपडे, नाई नाई, मी कपडे लावले त्याचे उपर उचकून सगळे, आ हा. मी बघितले नसते मी म्हटले असते, ह्यावर आहे म्हणून नाही गं पण बघितली मी -
ये मम्मी,
हा, बरं कॉल कट करून पुन्हा लाव.
हां
आऊ ती बघायला,
ओ आप्पा,
ओ आप्पा,
आप्पा, राम राम ओ आप्पा,
आणि आप्पा, राम राम आप्पा,
हाव राम राम अजून कोण बोलतयं का तुझ्या जवळ? कोण आलंय तिथं?
त्यांनीएवढं पाऊस, बाहेरच पडून नाही दिल. हा का ''मी ना तुलाच करणार नाही की एक कॉल, नाहीतर संपदाला. ''
जे बोलतेत्या का, त्यांच्यासोबतच कॉल कारण आता, गप्पा होत्या -
आई, नाही घयायची
''हा, माझी कमी राहिली आता, माझी होऊन जाईल. ''
नाही येत. हौव, जे उचलतयं त्याला बी येत हे, अं
ते वर चाळीस होणार सोडावर चरट, हा हा बघल ना, ये काय झालं गाडी सोडायला, ये झाडायेला काकु कोणतं गाण चालु आहे, बगलं-बगलं, चालुय कोणतं चालूये आता.
हाव का बघते-बघते. हं
हं हं
बरं
नाही ग बाई, मी आवरलेला आ, आणि, मला ना सरांचा कॉल आलता, मी म्हणलं बाई कॉल कोण केला पाहिलंत- कार्या प्रोजेक्ट वरून आला. म्हनी, पाच सेकंड बोला म्हणे मॅडम, कॉल कोणाला करू म्हणे, मला काही माहित नाही म्हणे ग्रुप मधले नाव ते, ''सांगितले, पूर्ण जुन्या सीआरपी ना करा म्हटलं कॉल. ''
हम्म.
त्यांनी मला केला दोघा तिघाले केला त्यांनी ग्रुप मधून माणसाच्या ग्रुप मध्ये ते गुजराती होते का कोण होते काय माहिती त्यांनी कॉलच कट केले मी. पाऊस कधी लागतोय? कॉल नाहि घेतले ना कोणी कोणी कॉल नाहि घेत ली ना हां.
अनं त्यांना वाटलं मी कार्याच काम करेल, माझ्याकडे कार्या ॲप असलं म्हणून त्यांनी मला कॉल केला मग त्यांना दोघी तिघी नाव सांगितले तेव्हा त्यांनी दुघी तिघीला कॉल करणार त्यात हम्म.
बाल्यान कोणाला केलते, मला कॉल मला काही कळलंच नाही बाल्याची हां.
दोनच कॉल का? किती कॉल केले त्यांनी तुला भाऊ तू बब्याला? काय नाही म्हणून.
हां का! बरोबर बोलते, पाच सेकंदा मध्ये चालते. सी ओ आय एन, अशी सणासण सणासण नाही चालत
पूजा काही?
अच्छा मशीन कुठलो घाललं? गव्हाच मशीन, दिसलं नाही तुम्हाला?
जवळच होत ना, ते केव्हा कट झाली काय कळली नाही का?
आं हां.
अगं त्यांना म्हणावं ओ टी पी टाकल्यावर येतय म्हणा. हां ही बी तसचं म्हणत होती यांचा फोन हातात घेतला तेव्हा कळलं यांचं बी आलंय म्हणून. अगं ओ टी पी ते कार्या रिफ्रेश करा म्हणा पूर्ण टास्क मग ओ टी पी येतोय ऑटोमॅटिक कार्या प्रोजेक्टचा.